हो हो
हॅलो
हा नमस्कार
नमस्कार काय करताय ताई
काय नाही बसले मी सकाळ वरची काम आवरले कस संध्याकाळच्या कामाचे ह
हो मुलं शाळेत गेली असतील हॅलो
कुठे काय करता?
मी पण बसलेच होते हो बसलेच होते मी पण. शा शाळा वगैरे चालू झालेली आहे ना मग आता पोरांना शाळेत पाठवलं तर मग दिवस तर काय तेत असतं घरा
हो.
नाहीतर पोरं घरी असली की मग गोंधळ करतात. चालू असतो काम एक काम आवरलं की दुसरं काम लगेच चालू होतं.
बरोबर
आता पोर चाललेय मुलं शाळेत कि मग काही त्यांनी त्यामुळे मग कामाचा पण एवढा लोड राहत नाही सकाळी लवकर कामं होऊन जाता.
बरोबर सकाळपासून जे आपली सुरुवात होते टक टक का? होत असतं काम चालूच असतात करण्यात आपलं . सात ना
हो आणि जाय पोरांना जायचं म्हणून फटाफट स्वयंपाक पण आवरला जातो. त्यामुळ बरं पडत मग ते एक तर लवकर आवरलं जातं त्यांच्या शाळेमुळे तरी ह
आणि घरात काही काम चालूच असतं तरी पण घर हे आवरलं म्हणलं तरी कुठलं न कुठलं. काम येत नाही हम्म. झाड झाड वगैरे लावणं किंवा त्याला पाणी त्याला त्याचा ते म माती थोडीशी करणं त्याच्यात पाणी टाकणं चालूच राहतं काही ना काही नवीन नवीन. केव्हा घरातली स्वच्छता
दिवस निसर्ग आहे.
हो. घरात पण मग घाण होतं तर मग ते पण करतच राहावं लागत काही ना काही घरात स्वच्छता ठेवली म्हणजेच बरं पडतं नाही तर मग सगळं खराब होऊन गेल ना ते बसायला पण नको नकोस होता आधी जास्तीचा पसारा वगैरे झाला घरात.
बरोबर आणि बघाना जर पर्यावरण सुरक्षित राहिला तरच हवा-पाणी जमज जणी झाडे आपल्या शुद्ध वातावरण हवा मिळते ताजी
हो.
पण आजकाल जवळ प्रत्येक . सिटी सिटी मध्ये ते मोठं मोठं वृक्ष तोडून हा कारखाने वेगवेगळे उद्योगधंद्यांसाठी जागा खरेदी करून कारखाने उ हा उत्पादन करता आहे.
हो खूप झाड झाडांची वृक्षतोड खूप होती म्हणजे. त्याच्यामुळे प्रदूषणच प्रमाण पण वाढतय.
बरोबर
आणि नवीन-नवीन आजार तयार जास्त व्हायला लागले ते जे की माहिती ही नव्हते आ ता कधी जर कोणी आजारी पाडल्या म्हणून समजला तर काय झालं विचारलं ना तर इन्फेक्शन कुठल्याही गोष्टीला इन्फेक्शन हा आजार नवीनच तयार झालाय की. लिव्हर ला काय झालं इन्फेक्शन झालं. किडनीला काय झालं इन्फेक्शन झालं, हार्ट ला काय झालं इन्फेक्शन झालं. कूपुसात काय झालं इन्फेक्शन म्हणजे प्रत्येक गोष्टीत इन्फेक्शन, इन्फेक्शन म्हणजे काय? तर असं काहीतरी सांगणार मग आणि त्याचं पाणी होत तर मग त्याच्यात ते घाण तयार होती हे सगळे कारण आहेत अशी! आणि ह सगळ्या खाण्या खाण्याच्या वस्तूमुळेळे वगैरे अ सगळं म्हणजे अ जस डिजिटल दुनिया याला लागली, तस ते डिजिटल खाणं पण याय लागली. चला आज मेथी टाकली हो त्याला जास्त तननाशक पुन्हा कीटकनाशक एवढे पहरले जातात. ती म्हणजे ते भाजीपाला पण पूर्ण केमिकलचाच असतोय आता सध्या! त्या त्यामुळे एवढा त्रास होत आजकालच्या म्हणजे ह खाण्यामधून पूर्ण शरीर खराब होत चाले घरची खायला खातोय आपण पण त्याच्यातून आपल्याला प्रोटीन भेटत नाही. अ किंवा मग न्यूट्रिशन भेटत नाही. हो! म्हणजे काहीच व्यवस्थेत घटत नाही त्याच्या आप पण व्यायाम करत नाही तर शरीराला व थोड तरी व्यायामाची सवय असल्यानंतर थोडं आपलं आपल्याला बरं वाटेल. पण आपण ते पण करत नाहीत, आपलं बघून आपली मुलं पण करतील. पण आपणच करत नाही मग मुलं कुठून करणार आहे असा प्रश्न
मग तेच तर तोच तर मोठा प्रॉब्लेम झालाय ना अनेकच्या कोडीमुळे बघा संत पूर्वी कडचणआहे पण त्याचप्रमाणे अ म्हणजे प्रत्येक ठिकाणी काम सारे वृक्ष तोड कर तात, ऑसिचे प्रमाण कमी होते. स्वच्छ हवाही भेटत नाही, आणि कारखाने इतके वाढलेत की त्यांने प्रदूषण इतकं पसरला की प्रत्येक म्हणजे आजार हा वाटतोच आहे, कमी कमी कुठलाच नाही.
नाही मग ते वातावरणामुळे ना कारण की वातावरणात एवढा बदल व्हायला लाग लेला आहे, मग काय होणार आता आज पंचवीस तारीख आलेली आहे तरी पावसा च कुठ ठाव ठिकाण नाही, मग हे मानव मानवाना निर्मित केलेलं सगळं वातावरण आहे आणि हे लोकसंख्या वाढत चालली मग घर वाढणं मग प्रत्येकाची अपेक्षा माझं एक घर असायला पाहिजे. म्हणजे पहिलं काय होतं एकत्र कुटुंबामध्ये दोन, पाच सहा रूम असल्या तर एकत्र राहिल जायचं, पण आता काय दोन चार जणला पण मुलांच मुलांना रुम घरच आई म्हणजे जो नवरा बाईकच हो म्हणजे त्यांच त्यांना एक! जोडीला रूम पुन्हा आजी आजोबा असतील त्यांचा त्यांना एक रूम पुन्हा हॉल पाहिजे किचन पाहिजे असं म्हणजे सेपरेट सेपरेट राहिला लागलं ते म्हणजे प्रत्येकच्या अपेक्षा वाढायला लागल्या. पहिलं असं नव्हतं प्रत्येकाला रूमच पाहिजे दोन तीन रूम ते पण भागून जायचं पहिल अस की नाही आहे ना आपल्याला मग सगळे एकत्र राहणार लेकरं एकत्र, एकत्र खेळणार एकत्र झोपणार. किती म्हणजे एकदम व्यवस्थित वातावरण होतं आता तसं राहिलेलं नाहीये ना! प्र त्येकाला असं वाटत नाही नाही माझं माझं एक सेपरेट घर पाहिजे. त्याच्या त्याच्या योगान काय व्हायला लागलं मग वृक्ष तोड व्हायला लागली तिथं घर बांधले चालले, मग पाऊस पाणी पडण्यासाठी हवची पण गरज वातावरण हवा असेल तर बाष्पी बवन होईल ढग ढग तयार होतील मग पाऊस पडेल, पण हवाच येण्यासाठी झाडच ठेवत नसल्यावर काय होणार
बरोबर ते अस ना त्यामुळे बघा ना जास्त तापमान वाटतत का ते पण खूप पाऊस पडतो पूरगस्तची समस्या निर्माण होते प्रत्येका घर उद्ध्वस्त होतातला शेवटी तस त कोच नाव
म्हजे वातावरण सगळं ब बिघडत चाललेलं आहे त्यामुळे शरीराला तर ह हो तेच पण आजूबाजूच्या परिसरावर पण त्याचा परिणाम होतो
पण ते ठीक आहे माणसांचे तर माणस इज आजार आजार प्रत्येका इाज तस मुख्य ताणी झाले पक्षी झाले
त्यांना पण तो त्रास होतोस ना आणि स सचे निवासस्थान कुठेच बघायला भेट ते बघा ना फक्त ए ना गार्डन मध्ये किंवा त्यांच्या एखादा प्रायव्हेट असेल ते पक्ष्याचं घर किठेच बघायला मिळत तसं त्या काव चि कुठेच बघायला मिळत
नाही नाही नाही कारण ते त्यांना आता बाहेर बघायला गेलं तर सध्या तर ह्या उन्हाळ्यामध्ये पाण्याचा पण प्रॉब्लेम आहे मग आता पाणी भेटत नाही त्या पक्षा प्राणी पक्ष्यांना मग तो गावात यायला ला चालू केले आता म्हणजे वस्तीमध्येध्ये यायला चालू मग लोकांना त्याची भीती निर्माण व्हायला लागली मग त्यांच्याकडन म त्या प्राण्याकडून हिमस्र प्राणी पण गावात येत असल्यामु मग मानवाला पण त्याची भीती निर्माण झाली म्हणजे प्रत्येक गोष्टीला कारणीभूतच आपण स्वतःच आहे कारण की आपणच झाडं तोडतोय आपणच अ वातावरण खराब करतोय प्रदूषण बर पण मग झाड तोडतोय तर ठीक आहे पण मग एक दोन दुसरे लावायला पण पाहिजे ना
ब ह तुम्ही हा तुमचे जास्त काम अस किंवा ते खूपच अडचणीत येत ते्हा काप
हो हो आणि कापलं तरी एक झाड तोडलं तर दुसरे दोन लावायचं म्हणजे मग तथ कुठ तरी म म्हणजे बघा तो खूप मोठा झालेला आहे त्याला आता दुसरं झाड लावल्यानंतर मोठं व्हायला किती वेळ लागणार आहे त्याला
होर हो
तेवढा न आपण जर आधी तोडण्याच्या आधी दोन झाड लावून मग हे झाड तोडलं तर मग कुठ तरी बरं पडणार आहे पण फक्त वृक्ष तोड होते वृक्ष लागवण होतच हम्म
बरोबर
आणि झाली तरी त्याच संगोपन होत नाही
बरोबर
संगोपन झालं तर कुठ तरी काहीतरी लगं लावायचं लावायचं कुठली तरी ज म्हणून वक्ष लायै ते घ्यायचे आणि मग नंतर सोडून द्यायचं असं पण करून काही फायदा नाही त्याचा
आणि तुम्ही जण लावता त्याची काळजी पद्धती घ एक बाात की आपण आपल्याला ज पाणी महत्वाचं आहे तसे झाडांना पण पाणी महत्वाचं आहे
तो बस..
आता तुम्ही बघा जस बोलला.. ह की प्रत्येकाला असं वाटतं फॅमिली ठेवी चाली तर प्रत्येकाला वाटत की माझं.. घर पाजे आता प्राणी पक्ष्यांचं घर कोणत? जंगल झालं तेव्हा पण एखाद्या झाडवरत त्यांच घरट बांधतात तर आपण दिस... ती जाणार...
पण... मग झााड तोडल्यानंतर त्यांचं घर पण उद्ध्वस्त होतं ना जस आपलं घर जर रिसिपी वालं.. तोल एखाद्या किती वाईट वाटेल आपल्याला... आपण किती भांडायला जाऊ मग त्या पक्ष्यांनी कुणाला भांडायचं.. त्यांचं झाड तोडलं होत त्यांचं घर.. तटलं उध्वस्त झालं त्यांना राहायला काय त्यांची पिल्ल पण खाली पडत मरता.. मग त्यांना किती वाईट वाटत असेल त्यांची भाषा आपल्याला समजत नाही म्हणून.. ठीक आहे पण मग त्यांना पण वाईट वाटतच असेल ना..
बरोबर..
चालेल तही थँक यू तुम्हाला बोलून खूप छान वाटलं..
हम्..